हा काय आवरल?
हो होय आवडली की तुमचं?
होय आता आवरलं बघा आज जराला लवकर आवरलं. हा म्हटलं कॉल करूया त्याला झोप बारक्याला झोपवूून
येवढ्या लवकर?
आता झोपलाय जरा झोपून उठल एक आता जास्त वेळ झोपत नाही अर्धा तास झोपल. परत मग झोपतोय तीन चार दरम्यान मग. हम्म आणि काय मग. गेला घरी काय आहे दिदीकडच?
कडच आहे अजून.
हा हा हा हा.
होयय.
झाला काल कार्यक्रम व्यवस्थित?
होय होय झाला की, मुलगा गेला काय मोठा?
मोठा गेला आता येईल तो आता सकाळची शाळा आहे तेची. शनिवार होय सकाळची शाळा हाय.
हम्म
हम्म आणि काय तू तुमचा कॉल लागतच नाही?
लागतच नव्हता पण मी जरा ते व्हॉट्सअपला मेसेज टाकला
हा
म आता बघूया चोवीस तास होतय मला आता बघायचे चोवीस तास सानंतर लागतय का.
चालतय की घरातली काम आवरली?
हो हो सगळे झालेत बघा आत्ताच आवरले सगळं काम. हम् परत कस होतय आ आता सकाळची काम आवरल्यात परत कसं ते जरा ती आजारी असल्यामुळ तिला बघायला पाहुणेतेन येतात ना.
हा, हा, हा कोण आजारी आहे? आत्ती व्हय.
हुं तिचं ऑपरेशन झालंय ना.
हा, हा, हा, हा कसलं?
मणक्याच झालंय पाठीच्या मणक्याच. हो हो वय आहे की तरी हाय स पासष्ट सत्तरच्या दर म्यान आहे.
हा तरी पण ऑपरेशन केलं. कारण जरा साठ वर्षाच्या वरती जरा ऑपरेशनला रिस्क जास्त
हम् रिस्क असते पण तिचं कसं तिला चालता पण येत नव्हतं ना.
हा ते मणक्यामुळ सगळा प्रॉब्लेमच होते.
हुं जरा खूपच त्रास होत होता म्हणून ऑपरेशन करून आणलय आता घरी म ते रोज पाहुनेतेन वगैरे येतात ना बघायला तिला.
हा, हा.
तेच्यातून वेळच मिळत नाही.
हा.
हम्म.
तसच होय काय नाही काय कारण सगळ्यांच्या आसत्यातच मग. काय नाही काय घरात लहान मुलं काहीतरी घरी घरातली कामं.
होय होय लहान मुलांचं तर काय सांगू नका ह्या वातावरणामूळ जरा पाऊस येतोय जरा ऊन पडतय
होय.
त्याच्यामुळं पो मुलं पण आजारी पडाय लागल्यात भरपूर. हा.
मुलांच चालू आसते.
चालूच आहे मुलांचं पण.
हुं आमचा सकाळी लवकर
होय.
हम्म तो मी उठला की उठलेला आसतोयस तो. म आम्ही कस दोन तीन दिवसा आमचा ड्बा असतोय सकाळी लवकर म्हणू उठतोय. हा पण हा पण माझ्या बरोबर उठलेला हायच मग जरा आता खायला घालवून जरासं तेला झोपवलंय आता. आता जास्त वेळ झोपत नाही आ ता हा बा मोठा येऊपर्यंत तेज्या आवाजान उठतोय आ ता तेला मोठा यायला फक्त पंधरा मिनट राहिल्यात.
होय.
आता तो आला की त्याच्या आवाज त्याचा दंगा चालू होतोय तो उठतोयस तो झोपतच नाही आता
हम्म मोठा मुलगा त्याच त्येच येतो घरी?
हा त्याच त्याच बसनी येतो इथ कोपऱ्यापर्यंत मग कोपऱ्यासनं येतो इथून चालत थोडसं थोडं चालायला लागतय.
ते बरं अजून मनाने येतोय तो
हा येतोय तो आ येतोय
बाकी काय म निवांत? हम्म चालेल चालेल काय नाय बघा तिकडं आहे का पाऊस?
पाऊस आहे आज सकाळपासून आहे. बारीक बारीक बारीकच आहे मोठा नाहीय खरा आहे हा ह
नाही इकडं
नाही वोय
हम् आभाळ खुप
कसं काय तिकड पाऊस नाही आमच्या इकडं आहे पाऊस आता चालू झालाय पाऊस
काय माहिती वातावरण आहे तसं पावसाचं पण पाऊस काय पडत नाही.
हा हा हा हा
हम्
आमचं पण आहे अजून फरशी पुसायची आहे खरं मग मग बघूया म्हटल्या नंतर थोड्या वेळानं
हो हो चालतं.
सगळं दुसरं आवरून घेतलं म्हटलं हा झोपलाय तोपर्यंत कॉल करून म्हटल नंतर बोलायला मिळत नाही मग
होय होय बोलायला ते पोरांचा दंगा ते न असतोय ना त्याच्यामुळे बोलणं होत नाही.
होय.
हम् मी पण एक थोड्या वेळाने तुम्हाला जेव्हा तीन नंतर टाईम असतो का तुम्हाला परत?
हा चालेल करा तुम्ही मी सांगतो तुम्हाला जर मी काय? हे नसल्यावर काय प्रॉब्लेम नसला तर मी उचलतोच म पोर जरी झो तरी पण मी करून बघा तुमचा लागला तर लागला बोला चालतय. ह सांगतो मी तुम्हाला का आता ते पुढचं काय असेल मला सांगता येत नाही दंगा करत. त्यात काय काय कर तर तुमचा कधी लागल तेव्हा ह तेच की तुमचा लागेल तेव्हा मग सांगतो मी तुम्हाला काय ते तेव्हा
हा हा चालेल चालेल हो
आणि काय मग?
काही नाही बघा बाहेर पण पोरांचा दंगा चालूय ना
होय दंगा चालूय
हम्म पोरं म्हंटल्यावर तसचं काय नाय बघा पोरं आहेत बघा किती तुम्हाला सांगू का तीन तीन सहा सात आठ आठ नऊ पोरं आहेत बघा
अरे बापरे! भरपूरायत शाळेला गेले नाहीत वाटतं?
शाळेला आहेत पाच आहेत अ सहा आहेत बघा
हा हा
सहा घरीत बाकीचे दोघ जण गेल्यात.
हा हा हा
हम्
आली काय धनश्रीन कॉल केलता काय?
कोणी
धनुश्रीला कॉल केलेला का
काल केलेला कि तिला मग तिला मी सांगितलं असं असं माझा प्रॉब्लेम यायला लागलाय म्हटलं काय करायचं बाई म्हंटलं मग तिनं जरा सॉल्युशन सांगितलं ना मला का म ते केल्या केल्यानंतर बघूया म्हटलं तर चोवीस तास दिलेत
तेक
चोवीस तासानंतर बघायचंय
हा
हम्म
आणि काय म्हणतय मग
काय नाही बघा ने म्हनते
हम्म
इकडं तुम्ही पंढरपूरला वगैरे जात नाही का
हा जातोय की पंढरपूरला आम्ही पंढरपूर अ अक्कलकोट सोला तुळजापूर हा तुळजापूरला वगैरे जातो
हम्म
आता दोन वर्ष काय गेलेलो नाहीये नाहीतर जात एक दोन तीन वर्षातून दोन तीन वर्षातून असं जातोय
हा हा हा
हम् तिकड जातोय शिर्डीला जातोय हम्म
हम् ह
हा न काय तुम्ही इकडे येतय का नाही कोल्हापूरला
कोल्हापूरला इकडं आम्ी असतोच पण कोल्हापूरला एवढं जास्त काय म नसत त्याच्यामुळे काही एवढं जास्त येलच नाही
इकडच सारखं असतं ना
इकडं महालक्ष्मीला वगैरे
कधीच नाही नाही आता जायचं म्हणा लागलय बघू आता काय काय होते
इकडं फिरण्यासारखं भरपूर आहे की गुलाब ूरला कोल्हापूर आपलं महालक्ष्मी मंदिर आहे परत रंकाळा आहे परत आपलं हे अ कनेरी मठ वगैरे आहे इकड ज्योतिबा पन््हाळा वगैरे
हम्म सगळं आहे पण आम्हाला वेळच भेटत नाही ना तिकड जायला
हा एकदा आलं की सगळंच फिरून घ्यायचं.
हा मग त्याच्यामुळेच तर आम्ही थांबल आला की आलं की. कसं सगळं फॅमिली घेऊन यायला पाहिजे ना तसं एक एक. तसं एकटं पण जाऊ वाटत नाही.
होय.
हम् मग तर कसं म म्हणजे ह्या वेळेस कसं जरा. ऑपरेशन झाल्यामुळे आम्ही कुठेच गेलो नाही ना तरी पंढरपूर. पंढरपूर तुळजापूर करून आलो आम्ही.
हां.
तिकडं हा.
तिथून जवळच असेल ना पंढरपूर तुम्हाला.
तिथून जवळच आहे.
तरी किती वेळ लागतोय जायला तुम्हाला.
पंढरपूरला जायला आमच्या पासून दीड तास लागतो बघा.
हा मग जवळच आहे.
हम्म. दीड तास.
कसं ट्रेनं वगैरे जातय..
नाही नाही बसणे वगैरे गाडी.
हा हा हा ह आम्ही तिकडे आलो की पंढरपूरला आम्ही ट्रेन न येतो.
हा हा तुम्हाला लांब पडतय ना तिथून. हा त्याच्यामुळं.
सोलापूर पर्यंत वगैरे यायचं.
ते कस होत मा का फिरायचं म्हंटलं क नाही आपल्या. आपली स्वतःची गाडीच लागते हो. मग असं ट्रेन वगैरे अस दोन तीन दोन दिवस तरी जातय ना त्याच्यात.
होय होय.
आणि कसं हे पण होत नाही वेळच्या वेळेस अशी दगदग पण खूप होते.
उलट गाडीन आपल्या दगदग होत आपल्या गाडीनं स्वतःच्या खरं ट्रेन न होत नाही निवांत. बसून झोपून वगैरे जाता येते आपल्या.
तं तस जात आहे पण आपल्याला कसं भेटते की नाही भेटते की नाही. ट्रेन.
ह नाही नाही आम्ही आम्ही रिझर्वेशन करूनच जातोय आम्ही.
होय.
हा रिझर्वेशन असते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही.
मस एका दिवसात सगळं करायचं म्हंटल्यान तरहायच की.
नाहीय नाही. एका दिवसात होत नाही आमच्या दोन वस्ती पडत्या मग आम्ही फिरून वस्ती वगैरे. हा वस्ती वगैरे टाकायची असंच हे नाच नियोजनच येतो या आम्ही. एक दोन वस्ती तरी पडतातच.
हो का.
निवांतच जातोय असं धकधक करून म्हणजे जाऊन परत यायचं असं काही करत नाही.
हा मग ते एकेकांचं कस असतंय सं काही जायचं आणि संध्याकाळी परत घरी जायचं.
हा तस नाही आमचं नाही तेवढा सकाळी.
हा मग ते एक देव देेव करत. हा मग एक करायचं एक नाही एका ठिकाणी जायचं एका ठिकाणी जायचं नाही असं होतय ते. ट्रेन जायचं म्हंटलं की. ह हा.
आणि आणि काय मग.
काय नाही बागा निवांत.
हम् चालते ताई तुम्हाला आणि मी पंधरा मिनिटांने कॉल करतो.
हो हो चालेल चालेल हा हा हा हा